हॅलो!
हॅलो!
हा!
अहो ते मटणाची रेसिपी आपल्याला पाहिजे हाय काय. मग ते चांगलं मटण कुठ मिळतं इथं?
मुल्ला खटिक म्हणून हाय.
बरं!
त्या खाटीकच तिथं जर चांगलं एकदम मस्त पैकी मटण भेटतंय ह.
दुसरं कुठ आणि मिळतंय?
नाही तेच ते दुसरीकडे मिळतंय पण चांगलं खात्रीशीर
म म मटणाची जरा रेसिपी मला आता मला सांगा मी काय केलेय. का ते चिरून घेतलंय सगळं.
ह! व्यवस्थित स्वच्छ करून स्वच्छ करून घेतलं का? धुवून व्यवस्थित स्वच्छ त्यातले ते हे केलं हा हे कुकरमध्ये
हळद मीठ टाकू का?
हा थोडस तेल टाकायचं कांदा चिरून थोडा टाकायचा त्यात
मॅग्नेट करायला किती वेळ ठेवाय लागतय?
मॅग्नेट करायला काय एक म वीस मिनिटं ठेवलं तर चालतय की.
वीस मिनिटं लागतंय.
म वीस मिनिटं मॅग्नेट करून ठेवायचं. फ्रिजरला फ्रिझरमध्ये ठेवायचं ह.
ते मीठ ते मिक्स केलेय त्याच्यात थोडस का नाही अ हे टाकलंय थोडस लिंबूचा थोडा रस टाकलाय. आता ते हलवून एकका एका एक तासभर मी ठेव. तो आणि त्यानंतर अ ते झाल्यानंतर.
हम्म.
कि परत ते कुकरमध्ये घालून किती शिट्ट्या द्यायच्या कुकरच्या
हम्म हम्म.
किती हॅलो?
हम्म बोला की.
कुकरला किती शिट्ट्या द्यायच्या.
कुकरला एक पाच सिट्टी द्या की पाच सिट्टया दिले की एकदम मस्त पैकी शिस्
शिज शिजत काय बा लुस लुसलुशीत होतं का ते.
ह नाय नाय नाय.
म व्यवस्थित होतय मग तस त्यात. त्या झाल्यानंतर म्हणजे स पूर्णपने झाल्यास शिट्ट्या झाल्यानंतर परत ते काढून परत त्याच्यात नंतर परत हा तेल ओ
नाही ते एका बा ला आहे की नाही त्याचं पाणी ते जे स्टॉक आलेला असतोय पाणी ते बाजूला काढायचं त्यातलं मटण एका साइडला बाजूला काढायचं.
बरं.
आणि दुसऱ्या एका पातेलात तेल वतायच कांदा टाकायचा जरासा भाजून घ्यायचा
बरं.
आणि कांदा बिंदा भाजून घेतला की ते शिजल्याल मटन त्यात टाकायचं. हा थोडासा तामबु जाऊ हो पारन.
आता ते भाजल्यानंतर परत त्याच्यात.
त्याच्यात मग परत ते मटण टाकायचं हा हवेत मीठ टाकायचे. आणि म हा मॅगनेट कर. त्यानं त्यावेळी जर टाकले असेल तुम्ही मीठ तर थोडस कमी मीठ हे करायचं
मग थोड्या प्र कमी प्रमाणात टाकायचं.
अन् ते त्याच्यात ह हम.
परतून घेतल्यानंतर परत काय करायचं त्याचं की व थोडस तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर ते हळद मीठ टाकून ते परत परतवायचं जोरात थोडस आता ते जे मसाले आहेत का नाही ते मसाल्यामध्ये खडा मसाला घ्यायचा का असा दुकानामधला ते पाउच मधला मसाला गरम मसाला घ्यायचा. आता त्यो कुठला कुठला घ्यायचा.
त्यात खडा मसाल्यामध्ये ते एक आता बाजारमध्ये मिळतयच पाकेट खडा मसाल्यामध्ये. नसेल तर मग तीळ जिरं खोबरं
हां.
खसखंस.
हा.
लवग दालचिनी वगैरे असं टाकायचं. आणि ते मिक्सरला बारीक करायच हा मिक्सरला बारीक करायचं. थोडं तव्यावरती थोडं भाजून घ्यायचं का गरम करायच म्हणजे मिक्सरला बारीक होतेय पोडत.
मिक्सर ला पर गरम करून परत मिक्सरला करायचं.
हम्म बारीक करायचे.
त्याचं ते परत ते मिक्सिंग केलेलं सगळं परंत त्यांच्यात टाकायचं
तेच्यां टांकायचं
बरं आणि दुसरं आतां ते तुमचं तो खोबरं परंत आल्लं
खोब्रं आलं लसूनं कोथिंबीर टमॅटो त्यांत एक दोन कांदे पणं घालायंचे चिरूंण असे त्यांची पेस्टं तयार करायची
मंग ते आतां समजां एक किलो मटंन असेल तरं ते कांदीे किती घालायचे त्यांत
कांदे एक तुम्हीं दोन तीनं ते मोठी असे मोठी साईज असेल तरं एक दोन तीन घ्यांयचे
मोठे घ्यांयचे कां बारीक करायचे कां मोठे कापांयचे
मोठे कापांयचे आणि मिक्सरलां टांकायचे बारीक करायंचे त्यांची पेस्ट
पेस्टं करायची कां बरंबरं आणि ती पेस्टं केल्यांनंतर त्यांच्यात परंत ते ह्यांच टॅमॅटो वगैरें घालायचं असतं
सगळें सगळें टॅमॅटो कांदा कोथिंबीर आणि ते सगळं हे असेंल ते मिक्स करायचं पेस्टं त्यांची तयार करायंची इकडं तुं च ते मटंण पणं हे करायलां त्यांला तुम्हीं जरासं परतूंन घेतलं
हां
कि मंग थोडंसं ते स्टॉक वाचायचां त्यांत खंडा मसालां आपणं बारीक केलेलां आणि ही पेस्टं वगैरें घालांयची आणि चांगलं भाजूंन घ्यांयची तेल फुटे पर्यंत त्यांला हे करायचं परतायचं
परतायचं सांधारणतः परतायलां गेतीे एक दहा मिनिटं लागतांत कां दहा मिनिटांत तो मसालां शिजतो दहा पंधरा मिनिटांत फक्तं त्यांला तेल सुटायलां पाहिजे नां
हं तेल सुटायलां पाहिजे परंत चटणी टाकूंन ते तेल सुटेपर्यंत ती आणि भाजांयची जरां म्हणजे सर्व मसाले कायं पेस्टं टाकेल ते जरां भाजूंन घ्यांयची व्यवस्थितं.
म्हणजे ते आपल्यां चवीनुसांर मीठ टाकायचं हळंद टाकायंची आणि त्यांनंच त्यानंतर मंग चटणी किती टाकायंची?
चिटणी आपल्यां अंदाजे टाकायंची आपल्यांला किती तिकीट पाहिजेलं आणि किती कायं हे पाहिजेलं त्यांच्यावरती.
हां म्हणंजे ते किती तिखंट लागतं ते त्यांच्यांवरं रांयचं
हम्मं आपल्यां अंदाजे हे करायचं
आतां मंग हे सुखं करतं असतांना साधारणतः हे किती वेळं परतायचं असते कायं
तरं एक दहा पंधरा मिनिटं कारणं मटंण अगोदर शिजलेलं असतं हम्मं त्यामुळें एक पांच दहा मिनिटं हां पांच दहा मिनटं जरं हे केलं तरं ते होऊंन जांते मसालां फक्तं आपलां व्यवस्थितं भाजलां गेलां पाहिजे
अंग दहा मिनिटांत मसालां पूर्णपणें अ शिजतोकां बरं बरं बं मंग आतां परतूंन परंत ते झांल्यानंतर तो म्हणजे शिजल्यांनंतर शिजांयलां कि ते एक परंत पंधरा मिनिटं लागतांत कां ते सगळं परंत सुकं बरं हे झालं आतां म्हणजे हेची हेची रेसिपी झालीं आतां तरं त्यांनंतर हेची कशी करायंची तुमच्यां अ रश्यांची?
हम्मं रसां रश्यांला तरं परंत कांदा ते राहिलेली थोडी पेस्टं बिस्टं ते टाकांयची मसाले. ते परतूंन व्यवस्थितं घ्यांयचे आणि आपणं जे स्टॉक काढलेलां हां आपणं जे स्टॉक काढलेलां असतोय तो स्टॉक त्यांज्यातं टांकायचां.
बरं
आणि ते उकळूंन द्यायचं उकळूंन दिल की मंग ते
तिला सुरुवातीला ते कुकरमधन काढलेला आहे तेे.
हा हा सुरुवातीला स्टॉक काढलेला असतोय आपण पाण्याचा तर ते हे करायच त्यात टाकायचा आणि चटणी मिटणी वगैरे टाकून ते उकळलं की तुमच तो रस्सा झाला म्हणजे ते मटणाच स्वत त्या ते दोन तीन अ मटणाचे जराचे एक पाच सहा फोडी टाकायची.
बं.
रश्यामध्ये चरबी किंवा हे असेल तर.
हं. आणि ते हे तसं नाही म्हणत मी आता ते काही काही असं बनवतात की कसं पहिल्यांदा काय करतात अ अ तेल मीठ चवीनुसार ते टाकतात परत त्यानंतर थोडस ते गिरवी टाकतात थोडीशी म्हणजे कूट टनं केलेलं जे पा पेस्ट आहे ते आणि त्याच्यानंतर मग ते ओला मसाला खो बरं जिरं खोबरं परत तुमचं कोथिंबीर परत आल लसणाची पेस्ट म्हणजे तेही टाकली जाते ना.
ते ही टाकले मग तेच ते टाक पेस्ट केलेले आपण आणि सु क्का मसाला असे दोन्ही टाकायचे.
बरं मग ते किती वेळ प प प परतायचं असते त्याला?
पाच दहा मिनिट जरा परडताय त्याला तेल सुटेपर्यंत.
बर,
जास्त जास्त हे करायचं नाही जास्त म्हणजे हे करायचं नाही काय म्हणतात त्याला आपण आज आग म्हणजे हे द्यायचे नाही जास्त. मंद अचेवर्ती वरती मंदाचे अचेवर्ती वरती अ थोडस मंद आचेवर्ती मसाला परातून घ्यायचा आणि परत आता थोडस हाय च ही करायची, आणि मग त्याच्यात. ते पण हे करायचं,, मटन टाकून शीजऊन घ्यायचं.
बर बर बर बर.
शिजलेलंच असते जास्त त्यामुळे काही लई त्याला हे कर करायला लागत नाही.
बरं,
मग पडदेशी होऊन जातय तेे.
साधारणत ते हे म्हणजे रस्सा करायचा तो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे कसं असं दोन पळी का तीन पळी टाकायची कसं अस
एक दोन पळी टाकली तरी बास होतय.
ते असं व व व व म रेडिश होत का म्हणजे असं
होतय होतय होतय. आपण चटणी वगैरे टाकतो,, हे टाकतो,, मसाला, त्याला ते चटणीला तेल वगैरे अस. ना चटणीत, त्यामुळे ते, ते तेलकटपणा येतो त्याला,, चांगला वरती कट. कट येतो,, आणि जर जास्तच कट पाहिजेल असला तर तेलाचं प्रमाण जरा जादा वापरायचं.
तेलाचं प्रमाण् जादा वापरलकी ते परत ते चरबी बी काहीतरी टाकतात ना.
हां, हां, कटवरती येतो त्याला.
बर, म चरबी. चेर बी टाकले.
चरबी, चरबी टाकल्यानंतर मग तेलाचं प्रमाण कमी करायचं,, कारण चरबीमुळे, चरबीत तेल असतय जास्त,, मग ते तेलकट जास्त होतंय मग. त्यापेक्षा, मग हे कराय
आता हो रस्सा उकळायला साधारणतः किती वेळ ठेवायचं असतय?
आता ते प.. ण पंधरा वीस मिनिटात होतय ते.
ते पंधरा मिनिट असं उकळ्या फुटल्या पाहिजेत त्याला ना.
ळया फुटला पाहिजेत.
आणि अऽ पुढं नंतर जो आपल्याला ते, अं.., क क्वांटिटी आहे. तिची,, ते लोकांच्या ह्याच्यावर व रस्सा करायचा ना.
पण पाण्याचा वापर किती,, किती लोकांसाठी करायचा त्याऽ
चालेल, चालेल, चालेल ओके, चालेल, समजलं करतो फोन परत. या जेवायला.
कयऽ